हॅलो हा काय? बसलोय काय नाही बसलोय.
हां हा चहा पिऊन झाला?
काय ते?
चहा तेन झाला काय म्हटलं.
चहा नाही चहा पाचला आता जेवलो आम्ही.
जेवला काय?
हम्म आता दुपार असं जीवुन मग जरा सरबत तेन घ्यायचं
हा हा.
हम आणि चहा चहा पाच सहा नंतर चहा घ्यायचा.
होय काय म्हणजे टायमिंग आहे काय?
होय टाइमिंग आहे सगळं टायमिंग वरच असतंय माझं.
होय काय?
हम्म तू जेवलीस?
होय होय जेवले मी.
हम्म हम्म काय बनवलं होतस?
काय म्हणजे बटाट्याची भाजी होती. अंड्याची हां अंड्याची भुर्जि होती, भाकरी होती, भात, आमटी, दही.
हां.
होय.
हम्म, आता ह्या दिवसात जरा गार खाल्लेलंच बरं अस
होय गारच बरं असतंय आता या दिवसात उन्हाळ्या लागलाय.
होय.
हम्म मग काय नाही.
आणि काही नाही बघ.
आ हा आता सगळी कडच प्रॉब्लेम आलाय की.
प्रॉब्लेम माझा जर आता पंधरा दिवस झालं गॅस संपलाय. मी मस्त पैकी चुलीवरच जेवण जेवत आहे.
होय गॅसपेक्षा चुलीवरचच बरं सोडा.
होय चवीला पण लागतंय ह ह. खरं त्रास होतोय गं चुलीवर कसं सवय नसते ना.
होय चुलीवर आपल्याला सवय नसत्या आणि गॅसची सवय आता लागल्या आहे.
ची सवय लागल्या भयानक प्रॉब्लेम झालाय आत
होय आणि उन्हाळ्यात एक आता अवघड होतंय सगळं.
तर होय आणि आता कधी मिळतोय काय माहिती गॅस?
होय सगळं म्हणजे युद्ध चालू आहे त्यामुळे सगळं प्रॉब्लेम व्हालंय.
होय आणि नंबर लावून सुद्धा गॅस मिळणा झालायं.
ओ होय आधी हे होतीन तेन कर
कसं वाटालय माहिताय ते जेवण करूनी पण आणि खाऊनी पण असं ते एक तर ती धुराची सवय नाही, आणि धूर सगळा डोळ्यात जातोय आहे. परत डोळ्याला त्रास होतोय मग ते काय हात सगळं काळ होत्यात.
होय.
असं सगळं आणि ह्याची सगळ्याची सवय नाही पण आता करून घ्यायला पाहिजे नाइलाज आहे.
हो नाही ईलाज आहे आता सगळं
काय करायचं, असू दे ते पण आपल्याला आपल्या भविष्यात ते पण उपयोगाचच आहे. सगळ्या गोष्टींची माणसाला सवय पण पाहिजे सोड.
होय होय
हा फक्त गॅसवर आधी काय गॅसचा नव्हता. आधी हा आधी काय. चुलीच होत्या खरं आपल्याला सवय नव्हती त्यामुळे जरा आता त्रास होतोय.
हम्म.
हम्म, आता मग. माझं काय मी आता एक टाइम जेवण करतोय सकाळचं.
हा
आणि मग ते दोन टाईम खातोय मग काय करणार. हम्म तेच कसं जरा
करायला पाहिजे.
जरा गरम होतंय नाही जास्त त्या चुलीच्या धगीनं.
होय.
हा हा मग ते त्रास होतोय ग मग तसं गॅसच नाही नाही.
होय.
हम्म त्यामुळं सगळं अवघड होऊन बसलंय सगळं. हे सगळीकडचं हे झालंय सगळं प्रॉब्लेम झालाय गॅसचा.
होय आता ते पेट्रोल आणि गॅस सगळी
होय होय पेट्रोल तर काय त्याच्यासाठी तर अशी ब भरलाय पेट्रोल पंप नंबराला.
होय आता नंबरला नसता तर नंबरान सगळीजण.
होय.
हम्म मग.
मला मला टास्क आला नाही वाटतं ग?
का ओ?
काय माहिती ते हो का नाही ह्याच्यावर चुकून क्लिक केलेय वाटतंय गं रात्री.
हा हा.
आणि परत मी रिफ्रेश केलं.
हम्म.
खरं ते काय टास्क दिसनाचं नाही आ गेला काय आलाचं नाही हेच च काय समजना.
हम्म काय तर प्रॉब्लेम झाला असेल?
हम्म आता कार्यावाल्यांना आणि विनंती करायला पाहिजेल. हम्म टास्क द्या म्हणून.
व्हंय तुम्ही किती वर्ष म्हणजे कार्या ॲपवर हायसा?
कार्या अँपला मी काही जास्त नाही, मी इकडं गेलो होतो का नाही?
हा.
हम्म त्यावेेळेस मी घेतलाय ॲप तरी एक वर्ष झालं असेल असं मला वाटतंय?
हम्म.
हम्म. खरं बरं आहे कार्या ॲप म्हणजे कसं आपल्या अडी अडचणीला तेन मला तर म्हणजे असा अनुभव आहे ज्यावेेळेस खरोखर अडचण असत्या अ त्यावेेळेस बरोबर ॲप येतोय. त्यामुळं कार्या अँप म्हणजे बरा आहे तसं म्हणजे एकदम चांगला आहे ॲप. म्हणजे गरजू लोकांच्या हा गरजू लोकांच्या मदतीला धावून येण्यासारख टास्क यांनी काढलाय.
हम्म हम्म.
हा असं मला तर माझ्या मते मला तर असं वाटतंय. कारणं कां अश्यां वेळी टास्कं अं आपणं म्हणजे कायं मध्यंम वगिय आहेतं त्यामुळं आपल्यांला कसे आर्थिक ह्यांची गरजं असतंच मगं ज्यां ज्यां वेळी गरजं असते त्यां त्यां वेळी अं कार्याकडूंन आपल्यांला मंदत मिळालेलीचं आहे त्यांमुळे कार्यावाल्यां आभारंच मानलं पाहिजेल
होयं
माझ्यां मते माझ्यां मनांला तरं मलां असं वाटतंय तुलां कसं वाटतंय सांग
होयं मलां पणं चांगलं वाटतंय म्हणजे अनुभव पणं येतोय नां त्यांचा प्रश्न मिटते
हां महत्त्वाचं म्हणजे अनुभव बायकां अशा म्हणजे फक्तं बसं हो अं खणांऱ्या नाहीं त्यां आपणं कांहींतरं करूं शकतां
होयं असं पणं आहे आणि स्वंतःचं आणि स्वंतःचं मतं मांडायला
स्वंतःचं मतं मांडता येते त्यांना आणि जरी म्हणजे इच्छां नसली एखाद्यां कायं पणं असं असं करण्यांची तरी त्यां प्रवृत होत्यां कामं करण्यांची हं कामं करण्यांसाठी चार पैसे मिळवण्यांसाठी हे कार्यातूंन शि शिकायंला पणं मिळालंय आहे
होयं चांगलं म्हणजे आंत नाहीं ह्यां महिन्यांत फायदांयाच
फायदां फायदां हांय आणि आपल्यां विचारं करण्यांची क्षमतां पणं जरां म्हणजे हे होत्यां चांगली होत्यां डोक्यांत विचारं असं म्हणजे वाईट विचारं कांहीं येतं नाहींत
नाहीं म्हणजे आपलं कामं आहेहिती असं वाटतं म्हणजे पूर्ण केलेलं
हां
अस्सल नाहीं वाटतं
हां त्यामुळं कार्यायाप मलां तरं आवडतोय
हां
हम्मं चांगलं आहे कार्य ॲप हम्मं त्यां तूंन आपल्यांला
हॅलो तुम्हीं किती टास्कं पूर्ण केलां आत्तापर्यंत
आंतापर्यंत भरंपूर केले टास्कं पूर्ण हांव
हां हां
केलेतं पणं आणि रिप्लांय पणं त्यांच चांगलं आलांय
हां आणि पेमेंटची कायं म्हणजे असं तक्रार
तक्रार नाहीं कायं नाहीं वेळच्यां वेळेलां बरोबर पेमेंट दिलंय त्यांनी
हं हं
म्हणजे जरं कांहींतरी त्यांना वरणं कांहींतरी प्रॉब्लेम असलां तरं मेसेज करूंन सांगत होती कां आम्हांला ते
हां हां
हां प्रॉब्लेम आहे म्हणूंन
हां हम्मं म्हणजे त्यांला
हम्मं तक्रार कांहीं नव्हती
हां
हम्मं
मग.
तक्रार म्हणजे फक्त काय? अ आम्ही पण काय म्हणजे हे करत नव्हतो. पेमेंट म्हणजे अस मेसेज करत नव्हतो, पेमेंट विश्वास पण पाहिजे नाही माणसाचा, सगळ्यात महत्त्वाच कसं विश्वासं. माझा तर विश्वास होता, जरी म्हणजे कायतरं प्रॉब्लेम अडचणी असतातचं, माणसाच्या आयुष्यात असतात म्हंटल्यावर त्यात पण काय तर असणार की. कि मग का आज नाही उद्या येणारचं म्हणून आम्ही काय मेसेज सेंड करत नव्हतो. खरं पेमेंट येत होतं, एखाद्या वेळेस कधी लेट नसला तर मेसेज यायचा मेसेज वाचून मग आम्ही समजून जात होतो. पण क्लिअर पेमेंट सगळं येतं होतं. त्यामुळं, हम्म... काय अडचण नाही.
अडचण काही नाहीना.
हम्म.. काय नाही, जेवलीस तू?
होयं.... जेवले, तुम्ही?
हम्म... नाही अजून आत्ताच जेवायचं. काय ह्या उन्हामुळं पाणी पाणी सारखं पाणी पीत बसलोयं, भूक लागत नाही. हम्म.. जेवण जास्त जात नाही आत
आणि उन्हाळा लागलायं गारचं सगळं
होययं... मग आता कधी भूक लागेल त्यावेळी जेवायचं.
होयं...
हम्म.. असं करायचं.
मग.
मग काय करतेस, सध्या तर हे रेंजचा प्रॉब्लेम लयं व्हायला लागलायं.
हम्म रेंज चा लयं प्रॉब्लेम व्हालायं.
मध्ये मध्येच कॉल कट व्हायाला लागल्यात.
होयं.
होय जरा असं बोलल्यावर
कट होतेयं कॉल.
हम्म... आता बघूया जरा कार्यावाल्यांनाच मॅसेज करायचं रेंजचा प्रॉब्लेम व्हायला लागलायं म्हणून मग त्यांचा काय रिप्लाय येतोयं हा त्यांच काय र् लयं येतोयं बघायचा मग जरा.
चालतयंच.
हम्म.. आता सकाळपासून बघं. ते हे करत होतो रिफ्रेश, हां... आणि तर ते रेंजचाच प्रॉब्लेम दाखवायाला लागलयं.
बरं.. बरं.
हम्म.. असं झालयं सगळं.
हा.
मग.
कॉलचा प्रॉब्लेम आलायं रेंजचा पण
काॅलचा, होयं.... घरचे सगळे बरे आहेत
आहेत आहेत तिकडचे
हम् आहेत की आहेत सगळे बरे आहेत मिस्टर